हॅलो! हा बोला की.
हा, काय करालाय?
काय नाही, बघा आत्ता आवरलं सगळं आत्ता स्वयंपाकाची तयारी चालू आहे. देवाला आरती वगैरे लावली, हात, पाय, तोंड धुऊन. तुमचं काय चालूयं?
काही नाही, बघा मी पण आहे बसले.
हम्म! हम्म मग हा हा. लग्न झाल्यापासून कुठं फिरायं वगैरे गेलता, की नाही?
गोव्याला गेलतो, एकदा
हां हां. आवाज येत नाही, तुमचा व्यवस्थित सांगा ना.
हॅलो! हा तेच गोव्याला गेलेलं दोन, तीन दिवसाची ट्रिप तिकडच होती.
हा हा.
गली देव तीन, तीन कप्पल होत्या. ह. ते कस आपल्या आपल्या गाडीनं गेलं की व्यवस्थित फिरता करता
हो ते पण आहे, आणि अ सोबत कोण असलं तर मज्जा येईल. ते ना सोबतीला कोण, तर असल म्हटलं की तेवढंच भारी वाटतयं, गप्पा माराय येत्यात फिराय येतेय. आणि काय अडचण आली, तरी पण सोबतीला असलं म्हणजे एवढं टेन्शन येत नाही.
कोणतं सोबत असलं की तरच एन्जॉयमेंट होत्या, नाही तर नुसतं आपणच दोघं जायचं म्हटलं, की मग काय वाटत नाही काय?
हम्म!
छान! वाटतयं.
गोव्याला
आम्ही गोव्याला नाही आम्ही इकडं का अयोध्याला गेलतो, तुम्हाला सांगतो काशी म्हणजे, देवदर्शन केलेलं आहे सगळं.
हा हा देवदर्शन थोडं झालेय, म्हणा.
अयोध्या, काशी, बनारस वगैरे सगळं. हम्म!
हा हा अयोध्याच मंदिर पण मोठं आहे, ना ते.
केदारनाथला तेवढं जायचंय, आम्ही पण असं. म्हणजे दोघ गेलो नाही म्हणजे आत्ताच गेलतो एक महिन्याच्या पाठीमाग गेलतो म्हणजे आमचे सासू सासरे आहेत ना तिकडे तु ससरे यूपी ला असते ती हा म तिथं त्यांचे त्यांनी घर बांधलं होत ना नवीन तची वास्तूक शांती होते त्यामुळे तिकडे गेल होतो तेव्हाच अयोध्या वगैरे सगळं करून आल अयोध्याला पण छान आहे असं देवळ हि मस्तपैकी असं एवढं छान अस डेकोरेशन म्हणजे डिझाईन वगैरे आपल्या हाताने केलेलं आहे ना एकदम असं बघितलं की असं मन भरून येते आणि सगळं महाभारतातलं सगळं सगळं असं सगळं म्हणजे रामायण सगळं त्यांनी चित्राद्वारे सगळं असं म्हणजे आपल्याला ावलेलं आहे प्रत्येक भिंतीवर काय
पिंची ववर काढलेले आहेतत काय
हम् भिंती उ काढलेले आहेत आणि एवढंच छान काम केलंय त्यां नि रेकता असं बघतच बस आ वाटतं आणि तिथलं वातावरण पण असं एकदम म्हणजे आतलं वातावरण खूप छान आहे बाहेर अस म्हणजे माणसांनी फिराई पर्यटकांनी आल्याल्या जे ब घाण म्हण तिथ पण अशी म्हणजे तिथली माणसं त पण व्यवस्थित राहत नाहीत लय अशी गदळी असते ना म्हणजे खायचं तिथंच खाली टाकायचं असं म्हणजे घाण बकळय पण देवळापसला परिसर असं एकदम मस्त आहे
ब
म्हणजे मोबाईल वगैरे काही अलाउड नाही आत पण आपण तिथं थांबलो तरी असं मन भरून येते तिथूनं उतरून येऊच नाही असं वाटतं एवढंच छान आहे
त्या पण मंदिरात गेलं क नाहीघथलं वातावरण फ्रेश असते त्या वातावरणात गेल्यावरच आपल्याला छान वाटतं ते
हम्म
आता आमची हला अ म्हणजे मी नववी दववीला होते की नाही त्यावेळेला ट्रीिप गेलेली आमची गाथा मंदिर आळंदी देहू तिकड एकदा ट्र्रीप गेलेली तिथं गाथा मंदिरला करी आम्ही सकाळ सकाळच गेलेलो आणि आ तिथ जवळपास नदी आहे ना मग त्याच ते थंडावा होता आणि हिवाळ्याच्या सुट्टतच गेलेलो आम्ही पण आणि त्यामुळं गेल्यावर तर मी एवढं फ्रेश वाटाल तर तिथं म्हणजे खूप छान वाट ालत तिथं वातावरण एकदम शांत वातावरण होतं
हा तसं आपण आपल्या इकडच्या भागात म्हणजे कोकणात गणपती पायलं वगैरे केलं तरी पण म्हणजे तिकड जेवढं हे नाही तेवढं आपल्या इकडच्या भागात कुठल्या जरी तेवळात गेलं आपलं परिसर एवढा स्वच्छ असतो नाही आणि कोल्हापूर म्हणा सांगली म्हणा म्हणजे आपल्या महाराष्ट्रात टोटल कुठं बी जावा मग कुठल्या पण देवास्थानाध एवढी स्वच्छता ठेवतात की बोलूच नका म्हणजे देवळ स्वच्छ असते ते असतेच पण आजूबाजूचा परिसर पण एकदम असं एकदम क्लीन असते
कस मान्सून स्वतःहून ठरवली क्लीन ठेवायचं तर राहतं ते
हां
करायचं म्हंटलं की घा मग काय सगळेजण मिळून जर व्यवस्थित एक ठिकाणी तर असस्त डस्टबिन ठेवलेल्या असत्या तरी सुद्धा आजूबाजूला कचरा टाकत असत सग तेच जर आपण त्या त्या वेळेला त्या त्या डस्टबिनमध्येध्ये टाकलं तर कसं सगळ्यांनाच म्हणजे कुणाचच हे होत नाही ना स्वच्छ राहतय पण आणि सगळंच होतं ते एक एक जण काय तसं करत नाही काय नाही
मग आता कुठं पाऊस म्हणजे चालू झाल्यापासून कुठला गड वगैरे काय असं जायचं प्लॅनिंग वगैरे काही नाही का
हा नाही आता पावसाळ्यात काय नको म्हणत घरातली तुम्हाला काय फिरायचं असेल तर उन्हाळा हिवाळा फिरा खरं पावसाळ्यात नाही तर पावसाळ्यात जरा रिस्त असते ना
होय पावसाळ्यातके काम पाऊस पडत असत य आणि घाटात वगैरे जायचं म्हटलं तरी पण भीतीचच वातावरण असत ते घटात गाड्या पण कशा पण येत आहेत आणि अस म्हणजे पावसाच्या हेन पाणी वगैरे ल झालेलं असतंय ना
आणि टिकमड किल्लेतण चढायचं हे करायचं त्यामु मग घरातली नको म्हणतात जायला
हा हा
तर तस ना गळ्यात पूरते ना आलेला असत आहे गाड्या स्लीप होण्याची शक्यता असत्या त्यामु तर जाऊ पण वाटत नाही खरस वातावरण र
म्मा तुम्ही कोणत्या जिल्ह्यात येतय
तुला करल ना
कोल्हापूरच्या कोल्हापूर जिल्ह्यात जेवढं गड किल्ले येत ते पण जाऊन आलं ना
असं बघितलंयट म पन््हाळा एक बघितलाय ती काय आम्ही शाळेच्या ट्रीप मध गेलेलो त्याच वेळेला पनण्याला बघितल्या त्याच्यानंतर काय माहित
ह पण मम्मा पाय गेली पनाळ्याव कस म्हणजे तो महाल तेवढा तारा राणीचा आहे
ह्
आणि त्याच्या पुुढं छत्रपती संभाजी महाराजांची म्हणजे हे मूर्ती
हा
पण तिथं पण असं म्हणजे तिथं छान आहे पण कसं केलंय महाराणी ताराणणी महाराणी होत नाही त्यांच्या महालात म्हणजे असत शाळा तयार केल्या आधी कसो ती पर्यटकांना फिरायला बघायला येत हो तात जाऊन पण आता कसं तर शाळा बसवल्यामु पर्यटकांनी बाहेरनच बघायचं आणि बाहेरच जायचं असं झालं आई हो शाळा चाला त्या महाला शाळा चालू केल्या बाकी महाराजांच्या काळात अन्न कसं साठवलं जात होतं हे ते ती पण बघायला छान आहे तिकडं अ पुन्हा इकडं घाटाकडं इकडं काय त्याचं नाव काय एवढं आठवत नाही मला आं
प आता शो चालू केलाय काय म्हणजे सगळं त्यांनी आधीच च म्हणजे महाराजांचं चरित्र सांगणार सगळं असं काय तर चालू केलंय वाटतं
काय एवढं माहित नाही मी पण मागच्या वर्शीी गेलो ते्हा मला समजलं की इथं म्हणजे आधी घालतो तर महाल वगैरे म्हणजे अम् एक दहा वाजताच्या पार्टी मग वगैरे आणि आता ह्या दोन पा दोन चार पाच वर्षात ह आ ताश चित्र चालू केलं त्या म पर्यटकांना जायला आणि तिथं बघायला असं काही ठेवलंच नाही त्यानी म्हणे बाहेरनं बघायं आणिण बाहेर जायं आणि शाळेला लागून लगेच कस हे ग्राउंड आहे आणि म्हणजे खेळणी वगैरे त्यात लहान मुलांना गार्डन केलेलं गार्डन टाईप मध्ये मग तिथं पण असं छान आहे म्हणजे पहिल्या काळात कसं पाणी काढायचं वगैरे तिथंच महालाला लागूनच विहिराय त्यात पाणीच काढायचं वगैरे सगळं म्हणजे भारी आहे. तिथला अजून तो अ काय त म्हणतात त्याला जुन्या काळात काय म्हणायचं त्या विहिरीला काय म्हणत होती.
ह आड आड
हा आड आड हा ते आड अजून पण चालय त्यातनच पाणी काढून अजून तिथली माणसं पाणी प त
होय त्या झाडाचं पाणी पित्यात.
हो हम्म ए रेकडे ठीक ठीक ही आमची चिऊ ताई ले अगाऊ पण करते एकटी असली की
काय करायल्या.
कुठं तर अडचणी शिर ह असंच असते तिचं मान जर आता कुठं गेलंय कोपऱ्यात त्याप जाय लागल्या तिथ शरडांची वैरण ठेवली जरा
हा हा
हम्म असं आगावपणा तच्या सारखा अधूनमधून चाल असते.
तुसर पडला का नाही तिकड
पाऊस तर काहीच नाहीत हो आता किती दिवस झाला दोन नाही पाच सहा दिवस होत आला असेल असं. कडक ऊन पडते उन्हाळ्यात जसं ऊन होतं ना तसं ऊन पडायला.
इडे ये सगळेजण आता पेरण्या पिरण्या करून ठेवल्यात. आणि पाऊस नाहीन काही नाही.
असंच झालंय आता काय करायचं सांगा बर तु म्च
पाऊस पडल्याशिवाय पर्याय नाही आता
पाऊस पडल्या शिवायपर हे नाही म्हंटलेत पंधरा तारखेपासून चालू होणार आहेता बघू.
आणि परत
मग महालक्ष्मीलाही वगैरे जाता का नाही तिथल्या त जवळ पडत असत.
कोल्हापुरात होले जात की महालक्ष्मीला अ हला जो ज्योतिबा रंकाळा तिकडं असते कस. हो कुलदेव आमचा ज्योतिबाास आहे त्यामुळे कसं ते खेटे असतात त्यामुळे प्रत्येक रविवारी जायला लागते ना ते जानेवारीत असतात बहुतेक एक पाच रविवार जायचं असते कंटिन्यू
हम हा मग जाता तुम्ही सगळीच जाता का घरातले.
काही आम्ही दोघच जातोय मी आणि मिस्टर.
हा हा चालते.
सत्र काय कधी गेलं म पहिल्यांदा एकदा फस वेधून गेलतो त्या शेय मग त्याच्यानंतर काय मग आमच आम्च लोकं जाते पण हला इथ नरसुबावाडी पण आम्हाला जवळच आहे ना मग प्रत्येक पौर्णिमेला तिकडे पण जाऊन येतोय नरसिबावाडीला
हं ह अ ठेव का मला काम आलंय जरा.
मुचीी ते खांयत.
हा